हॅलो? मला ऐकू येत, हो मला आवाज येतोय.
काय चाललं बरं य का तुमचं?
हो बरंय बर. हो जेवण वगैरे सगळं आटोपलं.
हो का? जोपायच असल ना, थोड्या वेळात?
हम.
हो का? आओ आम्हाला ना, बाहेर जाय चा होत फिरायला, ह्या उन्हाळच्या सुट्ट्यांमध्ये.
हं.
पण म आता कुठ जायचा? तो प्रश्नच हॊता, तर मण टलं म तुम्ही अ ऐकलं की, पूर्वी काश्मीरला जाऊन आलेल्यात. तर पण मग आहे का आश? काश्मीरला फिरायला जाण्यासारखं असं तिथं, सोय आहे का, म्हणजे राहायला? त्याच्यानंतर, ट्रॅव्हलिंगच.
सगळे खूप सुंदर ये, खूप सुंदर ये, काश्मीर बघण्यासारख ये.
हो कां
हम्मं जन्नंत कां नजांरा किसे कहते.
अं हां काश्मीर तुम्हीं जाऊंन आलें नां हां
होव जाऊंन आल्यानंतर बरोबर कायं नेणारं आपणं तेवढंच नेणारं आहेसं
हां
सगळं जागेवर राहणांर आहे
तुम्हीं किती दिवसं गेल्यां होत्यां मंग
आम्हीं जवळंपास सात दिवसं होतो तिथे काश्मीरला आम्हीं जातं जां त्यांनां इथूंन यांचं जम्मूं तावीचं रिझर्वेशन केलेलं होतं मनमांळ वरूंन
ट्रेननी गेल्यां होतं म्हणजे तुम्हीं
हो ट्रेनने जम्मूं तावीपर्यंत जम्मूं पर्यंत गेलो आम्हीं अंहां जम्मूं पासूंन मंग अं अशे बसं असतांत ट्रॅव्हलिंगच्यां हां त्यां बसं नाहीं आम्हीं मंग वैष्णोदेवीला गेलो होतो आधी कटरांला
हां हां वैष्णो देेवीला हं वैष् वैष्णदेवीला पणं छान आहे नां वैष्णदेवी
हो हो ती वरं चढावं लागतं चौदा किलोमीटर
हां
हम्मं चांगलं आहे तसं फिरायंला ठिकाणं चांगलं आहे हो
आणि मंग तिथूंन पुढे मंग गेले कां कटरांकेला
हां मंग तिथूंन आल्यानंतर मंग दुसऱ्यां दिवशी आम्हीं अं ईकडे काश्मीरला जाण्यांचा निर्णय घेतंला तरं आंता मलां जवळं पस बत्तीस ते चौतीस वर्ष झाले असतील काश्मीरला जाऊंन यांयला पणं अजूंनही डोळ्यांसमोरूंन जांत नाहीं ते काश्मीरचं शीन
हो तेंव्हा पणं निसर्ग खूपचं छान असेल आंता पेक्षा कसं आंता ते बरेचं अतिक्रमणं वगैरें ते होते युद्धामुळे त्यांच्यामुळे बरंच कांहीं हे होतं नां नुकसांन निसर्गाचं
अं नुकसांन झालेलं आहे पणं आं तरं तरी त्यांनी गार्डन वगैरें डेव्हलप केले आहेत आंता पुन्हां हां आंता नव्याने पणं छान छान गार्डन डेव्हलप केलेले आहेत मस्तं त्यांनी खूंप बघण्यांसारखं असं आम्हीं दोन लाईकमध्ये सात दिवसं मुक्कांमी होतो
सात दिवसं
हाऊंस बोटं असतांत नां हो हाऊंसबोट मध्येचं म्हणजे मुक्कांमी होतो आम्हीं होडीने इकडं कांठावरूंन होडीने घेऊंन जातांत ते लोकं तिकडे हाऊंसबोट वरं मंग तिथे थांबायचं वगैरें जेवणं खाऊंन झोपणं सगळं तिथे परंत सकाळीं आपलं तयारी हो हो
हो कां
आम्हांला पहिल्यांच दिवशी असां अनुभव आंला म्हणजे आपणं भूकंप म्हणतो तसाच पाण्यात भूकंप झाला होता.
बाप रे! तिद खूप घाबरले असतील न म
हो
सगळे घाबरले तिथलं ते लोकांना माहिती असतं म्हणजे ते लगेच नमाज वगैरे पडायला सुरुवात केली होती त्यांनी
हो का म्हणजे देवाच एकंदरीत धावा
हा लाईट गेली होती तेवढा वेळ अस
हा नं
ह पण म नंतर काही वाटलं नाही आम्हाला नंतर आम्ही सात दिवस होतो ना तिथे.
हां
परत त्या होड्यांमध्ये बसून परत काठावर यायचं नंतर आमच्या अस अ ट्रॅव्हलिंगच्या त्या कशा ठरवलेल्या होत्या आमच्या सोळा जणांचा ग्रुप होता आमचा तेव्हा.
हो का भरपूर मंग जोडीला जणं भरपूर जण होते ना सोळा जण म्हण
चार फॅमिली होत्या मुलांसह
हो का-
हा मग आम्ही ची तीन टॅक्सी केलेल्या होत्या अशा त्याच्यात सगळंजण विभागून बसायचो. आणि म आपल्याला कुठ फिरायला जायचं त्यांना सांगायचं.
हा म टॅक्सीवाल्याला असं तुम्ही स्वतंत्र देत भाडे द्यायचे का ज्याचे त्याचे म्हणजे डिव्हाइड करून घेत असतील ना.
म ते हो ठरवून घेतलेलं होतं त्यांना तेवढ्या दिवसाचं.
हो का
ह त्यांनी फक्त रोज येऊन आम्हाला घेऊन जायचं. जिथे जिथे जाय न्यायचय नं ठिकाणं ठरलेली असतात अशी म पहिलीच जेवण जेवण पण मिळतं ना जेवण ही हाऊसबोट वर जेवण असायचं ना. नॉन व्हेज पाहिजे नॉन व्हेज साधं आपलं अ व्हेज पाहिजे व्हेज मिळत सगळं हो.
हा ज्याला जे आवडेल त्याच्या आवडीनुसार घ्यायचे का हु
जेवणही मिळतं तिथं सगळं मिळतं व्यवस्थे
हो ना
आणि मग पहिल्या दिवशी आम्ही गुलमर्गला गेलो.
हा
त्या डोंगरावर अस घोड्यांवर बसून गेलो होतो आम्ही तेत घोडेवाले खूप पैसे घेतात आता
हा त्यावेळी नसतील एवढे घेत पण त्यावेळी कमी घेत असतील ना.
हा तरी त्या मानाने जास् तच म्हणजे म हा पण गेलं हा मग गेलो होतो तरी ह वर बर्फ असत षणभरण ह सगळेजण बर्फत खेळले थंडी भयं कर असते तिथे पण म भाड्याने कोट शूज सगळं मिळतं तिथे. ग्लोज हम्म. मग त्या दिवशी तो दिवस गेला पूर्ण दुसऱ्या दिवशी सोनबर्गला गेलो होतो. तिथे पण बर्फ असत हा. नंतर असं एक एक दिवस म एक दिवस हॉसबोट मध्ये म्हणजे ते अ- दल्लेक मध्येच पाण्यावर तरंगती शेतीये.
हा मग ते लोक तिथले ते तीच शेती करत असतील ना पाण्यावरचेच त्याच्यात मग ते काय लावलेलं होतं मग?
हा. पालक, टोमॅटो, मुळे बऱ्याच भाज्या होत्या असं.
खूप सुंदर दिसत असेल ना ते पाण्यावर?
हा मग असे छोटे छोटे तराफे तयार केलेले त्यांनी.
हा.
आणि त्या होडीत बसूनच काम करतात ते लोक.
हो काय?
हा छान वाटतं ते असं फिरायलान बघायला. नंतर कमळाची फुलं
कमळाची फुलं असतात खूप कमळाची फुलं लेवंडर कलरची हा व्हाईट कलरची लेवहेंडर कलर ची. खूप त्या दल लेख मध्ये फुलं आहे. ते माणसं आपल्याला तोडून पण देतात असं आपल्या हातात.
हात लावू देता काय ते त्यांना?
तोडून देतात ना आपल्याला.
हो का लावून ज्याला पाहिजे ते घ्या- विकत घ्यायच असतील पण ते?
ते तोडून देतात आपल्याला आस नंतर ते दुकानं असतात सगळे शाल्स ड्या सगळ काही मिळत ना हा गरम कपडे हा. लाकडाच्या वस्तू असतात देवदार वृक्ष तिथं खूप असतो ना. देवदार लाकडापासून कोरीव कामाच्या वस्तू तयार केलेल्या असतात. छान छान नंतर गाली चे विणले जातात गालिचे खूप महाग असतात तिथे खुप भारी भारी
ऊबदार असतील पण ते आणि छान बनवलेले असतील म्हणून महाग
खूप सुंदर असतात. ते बघायलाच सुंदरये आपल्यालाच घ्यायला इ लांब आनायला ते परवडत नाही म्हणा. पण आम्ही शाल वगैरे मग असं थोडं खरेदी केली होती तरी सुद्धा.
हो शाली उबदार असतात ना ती इकड मंग आणले असतील ना तुम्ही घरी?
नंतर मग असं फिरतात आक्रोड असतात तिकडं खूप. आक्रोड चांगले मिळतात.
हो.
हा नंतर केशर मिळतं चांगल.
केशर पण आणलं होत ना तुम्ही?
हो. केशर पण आणल होत आम्ही.
प्युअर केशर मिळाल असेल तिकडे.
हो. छान मिेळाल होत केशर पण.
असंच एक दिवस लाल चौकात गेलो होतो. श्रीनगर. लाल चौक म्हणतात ना? मग सगळी बाजारपेठे ए तिथे. आपलं जसं इथे- नाशिकला मेन रोड वगैरे असतो. तस म्हणजे बाजारपेठ ए मोठी.
मग तेिथे सगळे दुकानं असता का?
दुकानं असतात. हा. तुम्हाला काही खरेदी करायची असली तर असं.
हम्.
असं एक एक दिवस आम्ही जवळ. आ नंतर दोन दिवस आम्ही गार्डन मध्ये गेलो. एक- शालीमार गार्डन ए. एक मोगल गार्डन ए.
हा मग ते गार्डन मध्ये तर खूपच सुंदर असेल आणखी?
सुंदर इतके छान छान फुलं आपण कधीच बघितलेली नाही. अशे मोठे मोठे फुलांचे गुच्छ असायचे.
हा.
नंतर कारंजे वगैरे खूप छान केलेले. गुलाबाला इत इतके सुंदर- फुल गुलाबाची.
त्याच्या वेण्या वगैरे करत- असतील. बाकी फुलांच्या शेवंतीच्या वगैरे नसतील तिकडे ना?
नाही नाही. तिकडे शेवंती नाही शेवंती. नाही तिकडे. नाही वेण्या बिण्या तिकडे नाही दाखवत फारस फुलांचं.
वगैरे करतात तसेच ना?
हा. तेच फक्त.
अच्छा.
अशी फुलं विकायला असतात त्यांच्याकडे. आपण फ्लावर पार्ट मधे वगैरे ठेवण्यासाठी अस होड्यांमध्ये- खूप सुंदर आम्ही आम्ही फोटो काढलेत ना त्याच्यात. आलेलेत खूप छान. हा सजावट. ते साठी विकायला येतात ते लोक. फुल विकायला येतात वेगवेगळ्या प्रकार - ची फुलं असतात. खूप छान आहे. पण छान झाला आमचा- प्रवास म्हणजे तो. हो येत- नाही तस वाट जाताना आली होती थोडी अडचण. आम्हाला. जाताना आम्ही - संध्याकाळ झाली होती आम्हाला कटरावरून निघायला उशीर झाला.
हो का?
आणि नंतर आम्ही ते टर्नेलजवळ अडकलो. तिथे सातपर्यंत- म्हणजे सातच्या आत गेल्या नंतर जाऊ देतात. सात नंतर जाऊ नाही देत मध्ये.
हो का? मग तुमचा ग्रुप- लई मोठा असल्यामुळे तुम्हाला मदत पण झाली असेल?
हो. ग्रुप मोठा होता. पण थंडी भयंकर होती.
ह ना.
आणि इतकं टर्नेलच्या म्हणजे काठावर होती आमची गाडी सकाळ. म्हणजे रात्री आम्हाला काही वाटलं नाही त्याचं रात्री दिसलच नाही ना काही आपण कुठे येते सकाळ झाल्यानंतर. तर आम्ही बघितलं खोल दरी होती खाली.
अपर पण बरं झालं चांगलं झालं.
प्रवास खूप हा ते झा म येताना मग जम्मूला जम्मूला मुक्काम केला होता मग आम्ही.
हो मजा येते असेल असं फिरल्यावर मजा येते मस्त वाटत फ्रेश होऊन येतं माणूस.
खूपच छान आता इतकी वर्ष. झाली तरी सुद्धा अजूनही डोळ्या समोर येतात.
ते आठवणी राहतात हम्.
एकदा तरी द माणसाने आयुष्यात आल्यानंतर जन्माला आल्यानंतर.
बरं चालेल मग छान सांगितलं तु म्ही चालेल करेल मी परत. फोन तो मला मग ह
हो हो चालेल चालेल. ह